हॅलो हा हॅलो काय करतेस.
काही नाही बसलं.
हो बरी एक काम होत तुझ्याकडे अ एका ठिकाणी अ जायचंय आपल्याला अ हो एक फंक्शन आहे कार्यक्रम आहे एक त्या ठिकाणी जायचंय तर तुला जमेल का यायला. अ असंच माझी विद्यार्थी मेळावा ठेवलाय कॉलेजनं अ जाऊया आपण मग अं कराडमध्ये
चालेल कि
हम एक तर सगळे ज काही उज विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना बोलवले तर मग तूपे शिक माया बरोबर.
हो चालेल की जाऊया की आपण
तर दहा वाजेपर्यंत पोहोच आपण एक दुपारी चार वाजेपर्यंत होईल सगळं.
होईल का् बरोबर ठीक.
हो हो चालतेय की मग मी तुला फोन करते आदल्या दिवशी जायच्या अगोद हा मग आपण दोघे एकत्र जाऊया ठेव जाऊ.
तुरस झाले असतील पाश